ह
हॅलो!
हा, आला का आवाज? बोला. काल तू तिकडं होती, मग मग मी काही कट करून म्हणजे लावला पण मग.
मी कालच रिटर्न करणार होते, पण बॅलेन्स संपला. संपेल होत ना, म्हणलं बॅलन्स संपेले म आता टाकलं साक्षीन, म्हणलं मग म्हणून फोन केला, म्हंटलं काय कोण हाय गड्या, मला नाही लक्षात तुमचाय म्हणून नंबर.
हं ते तू कलर वरती बघ पेटस्टामल नाववर खोललं होतं मी, मुंबईत जायेलं होते तेव्हा. ट्रेनिंग ला, त्याचेच नाव ये त्याच्यावर.
हा, मगं मी तेच मला बाई काल अ कसं काय म्हणजे काहींनाय बसेलं ये, ताई ते जेवणं करेलं ना गावात येऊन बसले ते.
हा बरं ये म्हतारी
हा बरे आता, ते फोड जरा मोठलेचं झाले. काही समजाना बरं म्हणता येत नाही, अन् चांगलं म्हणता येत नाही.
हा ना ते तकलीफचं ये जीवाला बाई, हम्म.
काय करा म आता
हा इलाज नाही राहात काही गोष्टी
डॉक्टर आणून बी उपयोग नाही झाला ना, ते आणखी वरतून पाणी साचलं काताड्याच्या वरूनचं.
हम्म यार
आत गेलत हा ना काय समजाणाचं नाही ते काय?
अगदी काय होई ना असं होईन, जायच्या टायमला सगळं कोरडं होईन मंग होईन.
सगळं क्लियर होन जाईन, आणि मगच देव नेईन तसा नेतच नसतो देव.
हा.
पायावर. चालं, चार -चार कॉल करायचे वाटतं? अ म्हणजे मला ते टास्क येलचं नाही, मी पुढे तुमच्या वाल्या.
हम्म, म तुम्हाला मला करता येतो कॉल पण मला कोणलाच कॉल करायचं काम नाही ये. कारण मला मागं वीस मिनिट टायमिंगचा कॉल आलाता एक. म अशीच एक बाई तुमच्यासारखी माहिती विचारीत होती, म्या सगळं सांगितलं होतं तिला फोनवर. आणि त्याच्या मला पेमेंट येलं ये पाचशे रुपये हा. ते कॉल वर वीस मिनिट बोलायचं, मला पेमेंट येलं ये पाचशे रुपये. मग एक नाही तुम्ही करा मला फक्त मला कोणलाच कॉल करायच काम नाही ये.
हा म तेचं विचारु राहिले तुला, हम्,
साक्षीने केली चार कॉल, वैशीनं केली चार कॉल. काल वर्षा बाई चा आलता काल तुमचा आलता, वर्षा बाई चा बाकी अजून. आता तुमचा एक झाला समजा, अजून तीन कॉल करा तुम्ही माला.
हाव का?
चार ते पाच कॉल करता येता एका बाई ला.
नाही मला एक सांगा ते दिवसातून तीनदा केला चालंल का, एक दिवसा आड केला तर?
नाही आता केले तुम्ही एका मागे एक चार पाच कॉल केले तरी चालते, आज मला करायचे. संद्याकाळच्या आमी परत एक जणीला चार ते पाच कॉल करायचे.
अच्छा, हा हा. चालेलं मग तुलाच करीन मी चालं, हा-हा. मी तुलाच करीन आता नंतर त तीनच्या नंतर करेन एक, अन् एक संध्याकाळी.
हा असंच करा दोन -तीन वेळेस करा, तीन, चार, पाच चार ते पाच कॉल करायचं एक जणीला.
हां.
भरण
माहित म्हणजे माहिती होत पण ये करायची म्हणून करायची इतकं खोल नायती माहिती.
नाही मग हे काराचं लागणार वीस कॉल हे एक जणीला
हां वीसच येणार.
अं
काय नयी मा. नंतर करा
चालनं चालनं हां हां हां. नंम हां नंबर शेव करती मी वाटलंस. चालन झाल.